काय नाही बघा, आत्ताच जेवले.
लवकर, एवढ्या लवकर जेवला?
त्यांनी कामाला गेले
मी पण जेवते सोडं लवकरच पण आता अजून मग अशी चहा पिले त्याच्यामुळे वेळ आणि चहा पिलाय आज जेवायचं शिस्तिती
तेच्या
अहो ते आज भाजीतेन निवडायला वेळ झाला नाओ
वेळ झाला वेळ सगळ्या गावाला झाला घेऊन
हा म मिस्टर उठली शक्यतो करून मिस्टर म्हटले तरच मगच चहा घेतोय सोडा मी
हा मग काय चालतय
हा तुमचं जेवण काय केलं आज
आंबाड्याची भाजी सकाळीची डाळीची आमटी होती ती खाल्ली
हा
तोंडल पण शिल्लक होत हिचा उपवास ही काय म्हण टली नको मग चला आपण खाऊन रिकाम व्हावं म्हटल ते वांग काय खायचं बंद केलंय त्यामुळे वांग्याचा प्रॉब्लेमच आहे आमचा
वांगी बघायला नको वाटाय लागल्यात एवढं
आ काय करायचं रोज भाजी आमटी
सगळं घरात पण आमच्या तेच कोडं होतंय बघा काय करायचं भाजी एवढ्या भाज्या असत्यात घरात शिल्लक खर काय करायचं आणि कोडं पडतय.
हे केलं की ते खात नाहीती ते प्रश्न आहेत सगळे खाल्लं कि मग काय वाटत नाही ओ
हा
प्रत्येकाचं वेगळं वेगळं म्हटलं की होत
होय होय
मी पण तेच म्हंटल तर आवरायचं आणि हे करायचंय
हा
दुपारी पण ते काय नाही बघ आता आवरलंय
हा हा गेले होय मिस्टर
गेले आज लवकर जायचं होतं जोडीदारच एक विचित्र आहेत रात्र पाळी लागली त्यांना झोप येती कोणतरी मरत एक्सिडेंट होतो सासऱ्याचा असली कारण देतेत त्यांनी
हा
आमच्या हाल होत्यात पण आम्हाला कसं मग लवकर आवराय लागतया मग ह्यानी लवकर गेले की मग अखंड वेळ कुठं काढायचा
होय होय
पहिली मावशी असायची कॉलवर बोलायला दोन दोन तास आता ती भाजी विकायला गेली की साडे दहाला चा येतीया
हा रात्रीच
हा संध्याकाळी गिराईक असतय ना
हा हा
रात्रीचं गिरायक असतंय त्यामुळे हे होतय
हा हा म्हणजे असं काय मॉल आहे काय म्हणजे
तिथं तिथं बाजार भरपूर असतोय मोठा रोजची बसणारी असत्यात ती ठरलेली ठिकाणं असत्याती ती गुरुवारी मोठा बाजार असतोय मग त्यावेेळेस भरपूर गर्दी असती थोरात चौकपेक्षा मोठ्याच्या मोठ्या अस
इथंच येतोय
लोणंदला
होय.
हम्म इथे नाही तेच आई पण वारीला जाणार आहे मग चाललीया तिची तयारी तिच्या बरोबर बोललेय
होय
हम् तेच म्हंटलं साड्या फॉल लावलेली नेऊ नको म्हणजे वाळते ते
होय होय
मग तिकडे वाखरीवर गेल्यानंतर तिला लागतात ना चांगले अस
होय होय
म्हंटलं ते घे म्हंटली भरलंय बघ सगळं
हा मग तुम्ही कुठे काय प्रवास वगैरे गेलता की नाही तुम्ही जात नाही का वारीला वगैरे
वारीला वगैरे जात नाहीय त्यांच्याक काही चालण होतय आपल्याला
नाही होय तेवढा
तो कुठला एक टप्पा आहे अठरा का वीस किलोमीटरचा आहे त्यांनी एका दिवसात पार करते येते आपल्याला काय होणार आहे
होय होय
बोलवाय लागायचा
व्हय
अस होत नाही एवढं पूर्वी आवडायचं आता नाही आता पाय दुखते त्यामुळे नाव पण काढत नाही मी
हा हा
जायला म्हणजे मला कंटाळा येतो
होय आमचं पण तसच आहे गाडीशिवाय कुठं नाही
म पूर्वी पहिलं जायचं आईकडे गेल्यानंतर तिकडे म्हसवड पंढरपूर हि करायचं आता होत नाही तिकडे आमच्याकडे गोंदवलीकर महाराजांचं मंदिर आहे आणखीस रेखी आहे काय इथ जाचं तेवढा पहिला बहिणीकडे गेलं की तिथं एक जायचं गणपतीला जाऊन यायच मी मुलगा लहान असताना गणपतपुळे मार्लेश्वर हे केलेलं
हा
त्यांच्या शाळे मुळात होत नाही सुट्टी असली की ह्याचा क्लास असतोय
हा
ह्याचं नसलं की त्याचं असत त्याच कराटीच्या क्लासमुळे तर हलाई मिळायचं नाही
हा हा
जाणार कुठं एकाचं झालं की एकाचं आहेच असं मग दिवाळी दिवाळी हम्म नाही नाही लहान असताना उलट कसं तिथं गप् चल मुकाटण म्हणा येत होत आता नाही तुम्ही जाव म्हणता त्यांनी मग जाता येत नाही तस वडिलांची इच्छा असती सगळ्यांनी यावं
होय
मग आई इकडे गेला आता तुम्ही आईकडे जातच नाही सोडा मग आधी तुमला गेला साडी घेतली का नाही सगळ्यांनी घेतल्या
हा
आमच्या इथल्यांनी सगळ्यांनी घेतल्या आईला साडी जोडवी कुणी कुणी केली
हा
मला म्हटले तुम्ही मी काय दरवर्षीच घेते म्हटलं ती वारीला जाते म्हणून पण ह्या वर्षी घेतली नाही दरवर्षी कशाला असती ह्या वर्षी झालं गेल म्हणजे विसरून गेलेली मी
हा
च गेलेली होती मण लक्षातच नाही माझ्या पुढं अधिक मासे जाऊ दे म्हटलं आता
आम्ही पण आम्ही पण गेलेलो म्हणजे लग्नात. च्या आधी नवरातन होतं मग तेव्हा नऊ दिवसाचे नवरत्न करतोय ना मी म तेव्हा कोला कोल्हापूर. आंबाबाईला चालत गेलो होतो इथून घरापासून चालत गेलेलो खूप हाल झाले होते.
नाही माझी मुलगी आणि मुलगा गेल्या वर्षी गेलती की नाही.
हा.
तर त्यांना लय भारी जाताना म्हणजे जो तिचा वैष्णवीचा क्लासमेट जो होता की नाही त्यांना सांगितलेलं काही घ्यायच नाही हिथून.
हा हो ते म्हणजे जाताना एवढं काही वाटलं नाही सोडा पण आल्यावर दुसऱ्या दिवशी पाय वगैरे.
नाही त्यांनी आल्यानंतर कि नाही त्यांना तिथं काहीतरी खाल्लं.
हा.
गाडीत बसली की नाही लगेच रिक्षा करूनच तितन ना म्हली आम्ही स्टँडला आलो चालत आलो नाही अजिबात.
हो येताना आम्ही पण बसने आलेलो सोडा.
मग जी म्हंटली ही केलं मग ही पण कंटाळलेली आता तर परग ह्या वर्षी नवर करायच म्हणते काय खरं नाहीेण.
ह
त्यांचं टेन्शन मला उगीचच येतय त्याला भूकला दम निघत नाही. एकादशीला त्यानं एकादशी आमच्या असतात ना.
हा.
तर एकादशीला शाबू वडे केलं खाल्लं नाही ते. उपास असतोय व्हय म्हटलं असा.
कंट्रोल होईत नाही मुलांना.
नाही त्यान उपवास असा करत्यात वई म्हंटला. आणि भाद्रान चार ला नूडल्स करून खाल्ली. की तुझ्या बाबानं उपास सोडलेला का लहानपणापासून आमचे कसे आहे म्हणजे लहानपणापासूनचेे गोकुळ असत महाशिवरात्री आणखीन हा आपला एकादशी. हे उपवास माझे चुकत नाहीत.
हा मुलग्याला सगळे येतंय वाढत नूडल्स वगैरे. सगळं बणवतो वाढत.
काही नाही पुूरगी त्याचा नादाला लागत नाही लई. आणि एक नंबर करत नाही नाही. भारी करतय आणि ते आपल्यापेक्षा. आलं लसूण पेस्ट वगैरे ते चॉपर मध्ये घालून मला तर ते फिरतच नाही चॉप तिकड चालव पण तिकड महाणत्या तुज तु परवा पाऊभजी कांदा.
यचय सोडा मुलींचं काय.
काय सगळं अवघड होतय मी पण पूर्वी करत नव्हती. दहावी नंतर अकरावीला तेवढंच मग बारावीला एक परत बारावी नंतर आईचं ऑपरेशन झालं म्हणून. तेवढं चालू. केलं काम मग तेव्हापासून सवय लागली स्वयंपाकी करायची.
हा हा.
तर पूर्वी काय एवढं नसायचं. आई करते ये त्यामुळेग काय विषय नाही.
आज जेवण करायला म्हणल सुट्टी.
सुट्टी कुठली तिला सांगितलं की घालती ती थोडंफार करती तसं.
हा.
त आहे तिथं स्वयंपाक करायचं चालू. म्हणजे शिकवायला पाहिजे कि उद्या लग्न झाल्यानंतर यायला पाहिजे कि. एकाद दुसरी समजून घेणारी असती एकाद दुसरी असतेय कसं माहितीय आणि मोठमोठ्या घराण्यातल्याच लोकांच्या मुलींचं काय झालं या
बय
ती भीती असती आणि डोक्याला
एखादी समजून घेते नाहीतर टोंबणी सुरू होतात लगेच
हो माझी भाऊजय पण लग्न झाल्यानंतर तिला एवढं काही येत नव्हतं आता कसली भारी करत ते सगळं पोळ्या वगैरे पूर्वी काही येत नव्हत चपाती लीट लाटा यायची ति नाही आता भारी करतीया. आता काही आईला करून देत नाही. नाही नाही भाकरी सुद्धा कि नई एक छोटीशी एकदम हाताची. पण आता एवढं मोठं कराय शिकलीया तवा भरून भाकरीे आमची मामी करायची तशी तवा भरून भाकरीे. सुट्टीला गेलो शेतीय मामाची भरपूर. मग वेळ नसायचा ना मग तिच्या मोठ्या भाकरी असायच्या आम्हाला छोट्या भाकरीची सवय लय हालवायचे पण आवडायच मामीकड जायला.
हा
तेवढंच गेल्यावर.
सनवार कुठले काय आवडतात.
सण काय आपले सगळे याच आवडत एवढं काय असं नसतंय. वट पौर्णिमा काय ती तर काय करत नाही हा एवढी काय नाही हा गणपतीत तेवढी मजा एक येती दिवाळीत कंटाळा येतो.
काय वटपौर्णिमा करत नाहीसा.
नाही
का ओ
काही सासऱ्यांनी नवीन असताना नको म्हंटलय मग त्यामुळ म ते विषयच येत
हा म भारीय.
काय नाही निवांतय ह साड्या टाकल्यात की पिकोफॉलला पिकोफॉलच्या घेऊन आली ब्लाऊज आहे माझ.
मग काय भारी आहे त्यावेळेस इथं बायका काय करत्यात मस्त पैकी नटून जात्यात टाइमपास होतंय टाइमपास करून येत्यात पहिले फोटो काढून पहिले फोटो फोटो कधी लावत्यात हुतय स्टेटस ला हुतय त्यांना.
ते फोटो काढायच्या आधीच भूक लागलेली अस सगळ्यासनी नंतरन फोटो काढायचा फोटोशूट चालू झालं की मग भूक गायब.
गाय पतीती सगळ्यांना झाडव वेड हाय.
होय.
ह्यांनी जात्याती मित्राबरोबर गेलं की पोरींच्या वर म्हणले नुसत फोटो कडायला मागतया
जाईल तिथं हो मा्मा थांबा पहिला फोटो काढूया ह्यांनी म्हटले का पोरगीसय सारखं फोटो काढतोय. असू दे ओ तेवढंच. नाही तिकडं शिरगाव आहे पालीकडं.
आणि माहेर?
माहेर सातारा सातार्याच्या पुढं नेल इकडे गाव म्हणून.
होय मग खूप लांबच्या आहे की.
लांबचय काय करायचं.
तिकड असं बघण्यासारखं काय आहे काय तिकडे साताऱ्याकडे.
साताऱ्याकड कास पटार आहे महाबळेश्वर जवळच लागत. आमच्या तिथून आणि जातो की पूर्वी खूप फिरलोया आत्ताच एवढं हे झालंय म्हणजे आणि तस जास्त बसाय वगैरे जमत नाही म्हणून नाहीतर पूर्वी कस छोटा भाऊ होता मग दिवाळीच्या काळात गाडी करायची मोठी बहीण तिचीी मुलं नवरा आम्ही.. आणि ही सगळी फॅमिली सगळे जण मिळून जायचं सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं पण कारण घरी म्हशी येत आमच्या.. त्यामु रिटर्न माघारी यायच.
हो प हा चालतंय. थोड्या वेळा नंतर करते.